हॅलो.
हॅलो.
हा. माहिती का अरे तू जास्त म्हणजे अवलंबून नको राहू असं म्हणणे माहिती का?
आ‌.
म्हणलं मी म्हणलं तू असं अवलंबून नको राहू म्हणलं. अरे म्हणलं अवलंबून नको राहू म्हणलं असं.
नाही नाही
हा म्हणजे थोडस ठीकठाक. आं.
ते जरासा हाय म्हणून राहतोय मी म्ह मा
कारले
तुला पण माहिती.
हा ना म्हणजे जास्त साधं पण राहून चालत नाही रे.
तेच त.
म्हणून माहिती माहिती आ थोडस असं दुर्लक्ष बी करायचं रे म्हणजे आपल्या गोष्टी बी व्हायला पाहिजे, असं म्हणणं आहे माझं.
हम्म हम्म, काय?
नाही तर काय बई लई आवघड हाय माहिती. मग पुढून म्हणायला नको बाई मी थोडी म्हणल होत आ.
अरे पण मी बदलो ना किती बदलो.
हा ना मग तेच म्हणतय. मग पुढे नाही म्हणाय मी म्हटलं तर, आ.
तुमला पण तूम्हाला पहिले असून ओळखतो मी पहिले कसा होता. आता एवढा बदल मी म्हणजे मी तो मु होतो. ज्याला काही लेन देन नवतं कशाशीच काही शाळेत घरून शाळेेत जायचं. माझी माजर त्यांना पाळायचं. ज्यांना भेटलो भेटायचं बोलायचं जरास मजा करायची. अभ्यास करायचा गेम खेळायच घरी यायचं. ट्युशन लाहायचं फिरायचं विरायचं भास. आखी रोज ते रिपीट, रिपीट, रिपीट. रात्री टाइमवर झोपायचं आणि काही वे - वेट नाही करायचं. कोणाचे मेसेज आलं. काही पाहयला. मोबाईल पण असं, काही नाही. पडेल राहायचं. कोणच्या तरी कोपऱ्यात. पण ते आता कसं. आता पूर्ण बदललं ना. आता मी पहिले कसं, होतो. पहिले, आते सांगितलंस होत पण आता कसं झालंय. सकाळी उठले की, पहिले मोबाईल वर पाहतो. अलाराम बंद करतो. काही नोटिफिकेशन आलंय का? पाहतो. ऍप उघडून पाहतो. स्नॅपचॅट इंस्टा, काही रिस्पॉन्स आहे, का नाही?
हम्म.
अन् काही नाही, एका मोबाईल मधले फोटो पाहतो.
मंग, आंघोळ पाणी करतो. क्लासला जातो. स्वतः जरासा अभ्यास करतो. अन्, नव्या- नव्या गोष्टी करायला पाहतो, काहीतरी. शिकतो काहीतरी नवं काही. आणि गाणे ऐकत राहतो. दिवसभर गाणे. म्हणजे स्पॉटियो एवढा वेळ चालवतो ना, मी. तेवढं वेळ मी काहीच नसत चालवत. तेवढ जास्त मी, स्पॉटिफाय चालवतो, दिवसभर.
भो मला बि आता, मला तर आता पुढे जाऊन, त लई ख, लई खरडाय ते वई. नाही रे, मला असं काही तरी, असं वेगळं करायचंय रे. त्याच्यानी हुऊन जाईल. चांगलं, एकदम खतरनाक.
ते पणये ना
म्हणजे एकदम, आमीर होऊन जाईल मी.
मला पण करायचंय. पण, काय करायचं.
अरे म आता स्किल शिकायचय मला. ए आय, ए आय मध्ये. अस काहीतरी, भारी कोर्स करू आपण, मस्त पैकी. म्हणजे इथ येऊन, काहीतरी बनवता येईल, आपल्याला. पिक्चर - बिक्चर भारी.
आपण दोघं मिळवून, ए आय करू.
हा, ना. मग तेच म्हणतोय ना. भारी असा पिक्चर बनवू. एकदम, खतरनाक.
मला ए आय येतं. एडिटिंग ते येती मला. पण ना, म्हणजे एवढी परफेक्ट नाही येते अजून. तसं मी मधी ते आयडिंग काढलं होत चॅनल. त्याच्यावर मी केलं खूप काही. नंतर ते डिलीट करून टाकलं. आणि मला आता अभ्यास करायचा, बारावीचं बोर्डच.
हम्म.
नाही बार म्हणजे अभ्यास करता- करता हे पण कर. असं म्हणनय माझं.
हा स्किल शिकणं, इज इम्पॉर्टंट म्हणतोय, मी पण. पण चालूय. शिकल स्किल काहीतरी.
ह, मी असं भारी ठरवून घेतलेले. समजा, आपण ये ना कोडिंग करून ये ना समजा, असं प्लॅटफॉर्म बनवलं
फक्त वेबसाईट बनवायची. ज्याच्यावर फक्त क्लिक्स वर तुम्हाला पैसे भेटेल. समज, मी जर क्लेक् केला, वेबसाईट वर पाच रुपये माझ्याकडे वायज. अरे माया मित्रां केलत, तर त्यानी, कितीच डॉलर मध्ये झालं त्याच. पाचशे डॉलर पर्यंत कमवलं त्यांनी.
अरे, पण ते काही चांगलं नसतं रे. असं म्हणणय माझं. त्याच्यापेक्षा, आपण काय करायचं नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करू? आता स हे असे कसे? पिक्चर बनवता ये लोकं मोठे- मोठे, हा मोठे- मोठे कॅमेरे घ्यायला लागत. हे घ्यायला लागत. ते घ्याय लागतात. तसं काही नाही. फक्तय ना. एकय ना. ए आय, ए आय असलं ते ते स्वतः पिक्चर स्वतः पिक्चर बनवून घेइल असं म्हण ये माझं हां ना म. मग करू ना, समजा मग आपण तसं केलं ना‌ मग ये ना ज्यांना बी पिक्चर बनवायचं असेल ना ते आपल्याकडंच येतील कळलं का तुला.
हम्
म्हणजे आता जास्त खर्च लागते ना पिक्चर बनवायला. हा म्हणजे करोड रे!
मिनिमम अरे, पिक्चर लॉनच करायपर्यंत लाख रुपये लागतात. नंतर करोडो मध्ये त्यांचं हे राहत काय हे फंड भेटतो वापस वरून त्या अँक्टर लोकांना द्यायला वेगळे जर जेवढे तुझे हायर असेल तेवढे महाग पैसे
मग तेच म्हणतोय ना ते लई खूप खूप जास्त हे जातं म्हणून आपण काय असं प्लॅटफॉर्म बनू भाई त्याच्याने ना कमीत कमी खर्चमध्ये भारी पिक्चर बनवता येईल.
नाही तर मी काय म्हणतो हे ए आय टेस्ट करायच्या ऐवजी मला चांगली स्टोरी बनवता येतात. तर का
हम्
आपण आपली स्वतःची सिरीज लॉंन्च करून टाकू ना
अरे पण मग आता तू राईटर आहे समजा मग त्याच्यासाठी काही ना काही तर पाहिजे ना. अरे पण कशाने बनवतो, इमेजेस हे ते.
असली लोकं भाई असली लोकं हे पाय आजकाल युट्यूबवर टाकून देेऊ सिरीज हे पाय. जीओ हॉटस्टार कशावर पण जाईल सिरीज किती भारी भारी चालूये सध्या. आणि उलटा अवॉर्ड भेटत ना त्याच्यासाठी फेमस पब्लिसिटी वेगळी.
अरे ते ते वेगळं आहे म्हणा.
माहिती पाहिजे. नाही तर ते ए आयचे कार्ड.
नाही रे ते काय ते ते कोण बघतं आता. बघता म्हणा चालूये तेे चांगलं पण. पण मग अरे मी काय म्हणतो असं काही ट्रान्सफॉर्मर्स नाही का? बघितलेलं आहे ना तू कधी. हा मग तसं काहीतरी तसा पिक्चर भारी बनवू शकतो ना आपण.
त्याला सीजीआय लागतो त्याला हाय कम्प्युटर सर्व्हर्स लागतात.
अरे म ए आय, अर म ए आय. डेव्हलप करून आपण ए आय म्हणजे आपलं हे कोडिंग करून करू शकतो ना?
हम्म.
आता इमेज जनरेशन तर ए आय बी करून घील.
हा तेे तर आहे.
हा आणि व्हिडिओचं समजा आपण व्हिडिओचं हे केलं कमांड दिलं ए आयला. आपण ए आय नवीन ए आय चालू करू ना आपण आपलं.
हम्म्म.
तशानी होऊन जातं.
ते पण आहे.
म्हणजे आता आहे ना आपण म्हणजे ए आय आहे ना कसं कसं. कोणत्या कोणत्या पद्धतीनं काम करेल ना हे अजून काही आपल्याला माहीत नाहीये. मग जेव्हा माहीत झालं मग आपण कोडिंग करू मग शिकू. म्हणलं आता लँग्वेज आहे नां पायथंन जावां सी प्लसं प्लसं आहे की नाहीं मंग आपणं ऍडव्हान्स लेव्हलवरं गेलो कां हे पणं आपल्यांला करतां येईल माहितीये असं म्हणणं आहे माझं
कश्यांला पाहि
आंता हां आंता ए आय पणं ए आय तरं पणं माणसानेचं बनवलेलं आहे नां हां मंग ते ए मंग आंता तो फक्तं आपलां ए आय कसां बनवाचंय आहे आपलं आपणं हे देतो माहिती देतो आणि तो माहिती काढतो असं
हम्मं
मंग ए आय सगळं हां मंग आपणं असं बी करूं शकतो नां आंता त्यांचे पॅकेज म्हणजे त्यांचे सबस्क्रिप्शन किती आंता खूंप माहांग जातं मंग आपणं ये नां डायरेक्ट असं सबस्क्रिप्शन बनवूं म्हणजे असं मोठेये पॅक हिती घेतलं का मंग तुम्हीये नां पिक्चर बी बनवूं शकतां असं नाहीं फक्तं पिक्चर सांठी मंग आंता असं कायं पिडीयफ आहे हां नां मंग तेचं म्हणतंय आणि समजां आपणं आपणं बी पिक्चर रिलीज करूं शकतो आंता जो स्टोरी रायटिंग झालीं तसं नां
पणं अवघंड आहे असं
ठेव आंता ठरूं आपणं तसं अजूंन शिकणं
नाहीं ए आय ला म्हणतो ए आयचं नावग ए आयचं आपणं जरं एक आय बनवलं तरं तेचं तरं लंय अवघडं आहे
अरे नंतर बघूं नां अजूंन थोडी मला अजूंन शिकायची अरे आपणं शिकूंन अजूंन शिकल्यांवरं करूं ते असं म्हंणन आहे माझं
हां ते कणं
हम्मं
हळू मीत म्हणंतो डिझायनिंग ते करूंया नां आपणं जसं मलां पणं मलां इंटरेस्ट आहे गार्डन मध्यें मलां म्हणजे ए आयचं निवडूंन मलां कार्स त्यांच्यात खूंप इंडस्ट्री आहे तुलां पणं माहिती आहे
तू ये तू मेकॅनिकल फील्ड घे माहिती आहे कां गांडी बनवतां हे बनवतां
हे रे आंजकांल मेकॅनिकलला हे नाहीं कायं ते कायं म्हंनतां त्यांला स्कोप नाहीं आहे
स्कोप अरे तसं कांहीं मी ते ए आय आयलां नां इंजिनिअरिंग ची जॉब येणं खाऊंनच गेली पणं ये यांची नाहीं खाणांर कळलं कां तुलां
ह
मेकॅनिकल ची नाही खाऊं शकतातं नां असं म्हंणन आहे माझं
आईन मी तुलां एक हे पाठवतोय अ पोस्ट आहे इनस्टां वरं पादरदेची चेक करं
हां करूंयां नंतर म म हम्मं आंता माला बी जिम लावायची रे
अरे घरां तचं करुं नां जीम कशांला ओम ची मिमिटं सेेट
दि तेजसकडे तेजस नाही अजून नाही, आता तिकडे गेल्यावरच लागल म्हजे आता सध्या घरीच करतोय मी पण. रीकाम आहे तुला सुट्टी नाही रे, तुला सुट्टी असल्या असते ना मग आपण केली असती माहिती ह. हम्म
सुट्ट्या असून फायदा नाही, मला असं जमत- मी आ रे भी म्युझियम पाहणार आहे म्हणजे मला आवडत नाही अरे.
काय मनतय तू?
नाही चांगल्याचा प्रश्न नाहीये, जस मी आहे तस हॅपी वाटत.
हम्म.
अन ती सवय मवा नाही होत ना
हे रे आपण-
तेिा पा
पण मग थोडं हे करायला लागतय
अ हम्म
आला तर लवकर उठण्याचं होत नाही ब
आ..
लवकर उठता येत नाही रे मला, म्हणजे आता झोप-
आहे मी उशिरा उठतो.
टायमिंग खराब झालेन आता लवकर लवकर हे करा लागे मला सगळं. भाई काहीच नाही करायचं बई मी असं जाण वाटतंय मला मी काही नाही करायच म्हणून
हम्म.
काहीतरी मोठं करायचं आहे मला एकदम, म्हणजे असच खजना. म्हणजे ना एकदा ते झालं ना, भाई मग- पुढं बघाय बघायचंच नाही मग, काही असं. हॅलो?
असं आहे का? हा.
हा मग त्याच्याने इस्टगऊ जाई आता नोकरी तोक राहिली भऊ नोकरी बी लवकर भेटेत नाही, कोणाला तुला तर माहिती.
हम्म.. नोकऱ्यांच पण लय झालंय आजकाल भेटतच नाही.
म्हणजे एवढा अभ्यास करून नोकरी करा, त्याच्यात बी दहा, वीस हजार- कमवा, मग काय पुरत नाही ते.
एसत
हम मग आपल्याकडे एवढा पैसा बिनलाय की आपण धंदे करू.
हम् टाकायला काही नाही बिझनेस बट पण पाहिजे त्याला, अन चालायला पण पाहिजे.
नाही रे फंडिंग पाहिजे, अजून हे पाहिजे. माहितीय का, नाही खूप भारी, भारी आयडिया आहे माझ्याकडे माहिती का? म्हणजे सगळं पाहिजे ना आपल्याला.
हम.
मझ मी बघतोयी हचा विचार करतोय मी, समजा झाल ना- झाल-